हॅलो.
बोला.
हॅलो हां लागला हो लगेच आ म्हणजे आत्ता आपली लागतंय, नाही तर मी काल परवा असं ट्राय केलं तर ना समजा आता तुमच्याशी बोलेल परत तुम्हाला लावला तर कॉलच लागायचे नाही.
हम्म हम्म.
कधी कधी असंही होतं म्हणून मी म्हटलं चल लावून तर बघू. पण लागला लगेच हां.
आत्ता येतोय?
हो करता येत पण ते कधी कधी लागतच नाही म्हणजे मी तर केलेच नाही कोणाला. अ चार कॉल असे पण ए दुसराच कॉल करायचा प्रयत्न केला तरी कधी लागला नाही असं होतं ते.
अच्छा.
हम्म बरं आपला आता विषय आहे सकारात्मकता. पॉझिटिव्हिटी त्याच्यावर आपण बोलू. आ एक असं पाच सहा वर्षापूर्वी आहे ना मला असं अचानक एक क्लास ची माहिती मिळाली एक आठ नाही किती दहा पंधरा दिवसाचा असे सेल काही थोडीशी नॉमिनल फी होती अं की तो क्लास पॉझिटिव्हिटी साठी म्हणजे आपल्यासाठी खूप चांगला आहे म्हणजे आपण मग तो केला की आपल्याला प्रत्येक गोष्ट आपण कशी पॉझिटिव्ह घ्यायची नकारात्मक ता त्याच्यातून कशी काढून टाकायची याच्यावरती होता.
हम्म.
तर मी म्हटलं चला करून बघू कारण की काय आहे ना तेव्हा मुलंही आहे ना असे टीन एजर मध्ये होते आणि काय ह्या वेळेस म्हणजे जनरेशन आपली खूपच वेगळी झाली आहे ना आपली आणि आपल्या मुलांची? खूपच फरक येतोय तर त्यांना समजणं आणि ते हँडल करणं खूपच मुश्किल होत हो त तर मी म्हटलं चला करून बघू आपण अस काहीतरी क्लास. तर मग तो क्लास केला ना तर खरंच इतका फरक पडला विचार करण्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आणि माहित नाही म्हणजे असं कधी कधी मला असं वाटतं की देवानेच ते सगळं माझ्यासाठी लिहून ठेवलं होतं किंवा क करण्यासाठी असं सगळं सिच्युएशनस
आणि त्यावेेळी योग्य वेळी ते तुम्हाला मिळालं.
मिळालं, मिळालं ते झालं थोडे दिवस म असेच गेले म त्याच्यानंतर आहे ना असंच कोणाकडून तरी काहीतरी ग्रुप वरती आलं. कि एक लिंक ये ती पाठवते ते पण पॉझिटव व्हिटी वरती आहे आणि फ्री आहे ते ऑनलाईन आहे.
हम्म.
म्हटलं चला फ्री आहे ऑनलाईन आहे तर करून बघू पण फक्त एवढं होत की ते सकाळी सहा ते सात म्हणजे पाणे सहाला स्टार्ट व्हायचं आणि एवढ सका सकाळी उठायचा कंटाळा यायचा पण म्हटलं चला करून बघू एक एक तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत असं दर महिन्याला असत म्हणजे तुम्ही आता तुम्हा पाहिजे तुम्ही जॉईट करू शकता म्हणजे हो हो म्हणजे तुम्ही करू शकता मी परत करू शकते ते ना त्यांच्याकडे एक बुक आहे ती बुक रीड करतात रोज थोडी, थोडी आणि त्याच्यावरती आपण कसं काम केलं पाहिजे म्हणजे त्याच्यावरून ते आपल्याला शिकवतात. की आपण कस पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे प्रत्येक परिस्थितीमध्ये आणि ते झालं की ते त्याच्यानंतर तर ना हे घेतात प्रत्येकाचे अनुभव की तुम्हाला काय अनुभव आला तुम्हाला काय अनुभव आला तर हा क्लास मी एकच महिना केला मला सहा वर्ष झाले अस तो क्लास करून पण त्याच्यानंतर मला जमलय नाही किंवा मी एवढ सिरियस ही घेतल नाही पण करत करायला पाहिजे सारख, सारखं
हम्म..
तर तेव्हा जे तो जो क्लास केला ना तर लोकांचे जे प्रॉब्लेम्स ऐकले ना तर तेव्हा कळालं की आपण खरंच खूप सुखी आपल्याला देवाने खूप खुपच काही, काही दिलेलय आपण अजिबात कंप्लेंट केली नाहीे पाहिजे कशा
हा, हा अ मी असा कुठला क्लास तर नाही केला आहे क्लास नाही केलाय पण मी काही पुस्तक वाचली पॉझिटिव्ह थिंकिंगची विकत पण घेतली आणि मग त्याच्यात कळत गेलं आणि कोरोना काळामध्ये हे जे पॉडकास्ट वगैरे आले ना
हो हो हो.
हा तर मला ते मुलाखत हा प्रकार म्हणजे मला अत्यंत प्रिय आहे. म्हणजे आ तर ते जाणीवपूर्वक कळतं की आपल्याला हे आवडतं पण मला अगदी म्हणजे जेव्हा अमरावतीमध्ये टी व्ही आला ना तर तेव्हा पण कोणाला नाटक, सिनेमा काय, काय आणि मला ना ते कृषीवाल्यांच्या मुलाखती वगैरे राहायच्या तर मला ते खूप आवडायचं हा ते खूप आवडायचं मी ते बघायची.
हा.
हा तर मग मी असं ते पॉडकास्ट मध्ये एकदा राणी मुखर्जीची मुलाखत ऐकली आणि हा तर तेव्हा तिने सांगितलं होतं की म्हणजे माझ्या लठ्ठपणामुळे मला कामच मिळत नव्हतं. आणि मग माझ ते सगळं जे काही माझ्या मनातला जो संताप आहे. ते सगळं मी माझ्या आईवर काढायची तर तेव्हा माझ्या आईनी म्हणजे, मला इतकं समजून घेतलं की हा, म्हणजे ते मी कधीच विसरू शकत नाही. तर मग ती एक गोष्ट मला म्हणजे माझ्या जीवनात उपयोगी पडली. आणि आणखी कोणाच, असच ऐकलं होत मी.
हम्म, हम्म.
तर ते पण म्हणजे, असं मग हे जे मी याच्यावरूनच बघते ना, ते मुलाखत हा प्रकार जो पण बघ त्याच्यातन मग म ह्या गोष्टी मला कळतात की, आपण खूप चिडचिड करतो. आपण आपल्या म्हणजे समोरच्याला आपण सांगतो की तू असच कतो तू तसच कर.
हम्म.
त्याला काय वाटते, समोरच्याला काय वाटते याचा विचार आपण म्हणजे करत असतो, पण तरी आपण आपली मत त्यांच्यावर लादत असतो. तर ते नाही करायच. हम, हम असंच एक
आता एवढा एक्सपिरियन्स घेऊन आता असं आपल्याला म्हणजे समजायला लागलंय की समोरचा जर चिडचिड करतोय ना, याचा अर्थ तो त्याला कोणाच्यात बद्दल तरी राग हेय. आणि त्याला तो त्याच्यावर नाही काढता येतय, म्हणून तो आपल्याशी चिडचिड करून बोलतो.
हो, हो हक्क ज्याच्यावरती गाजवता येतो, तिथे तो व्यक्त होतो. तर मग तेव्हा आपण त्याला समजून घेतलं पाहिजे, कि हा त्याला जेव्हा कळेल हे, आपल्याला जर आपली एवढ्या वर्षाचच वय व्हावं लागलंत. तेव्हा कळल, तर त्याला जेव्हा ते कळेल, तेव्हा त्या त्याच्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असत. हे समजून घेतायेत आपल्याला. हम्म. असंच एकदा एका बाईची पण मुलाखत झाली होती, तर तिने पण सांगितलं हो त की मी हे ब्रह्मविद्या आहे ना. ब्रह्मकुमारीजवाल्यांच आहे ना. हा तर ते करते मी, तर तिने पण सांगितलं. की मी माझ्या मुलांना असं सांगायची की, हेच करा तेच करा, अस का नही केलत? तसं का नही केलं तर मग, तिथे शिकवलं किंवा सोडून द्यायचं. तटच बघता आलं पाजे आपल्याला, की ते काय करत आणि कायम न्यायाधीशाची भूमिका घेतो. तर ती न्यायाधीशच ची भूमिका न घेता आपल्याला बघता आलं पाहिजे, समजा त्यांनी विचारलं आपल्याला तर मात्र आपल्याला न्याया धिश बनता आलं पाहिजे. हे त्याच्यात न शिकली मी हा, तर असं म्हणजे मीडिया च, मीडियाच अस कसा वापर करायचा हे आपल्याला, समजलं पाहिजे.
बरोबर आहे. बरोबर आहे. हे पण म्हणजे असंच पॅरेंट्स पॅरेंटिंगचाही मी एक छोटासा कोर्स केला होता. तर त्याच्यात त मुलं ही फक्त आपल्या पोटी जन्माला आलेली आहे. आपण त्यांच्यावर पूर्ण हक्क सांगू शकत नाही. ते त्यांची एक वेगळी पर्सनॅलिटी आहे. वेगळा आत्मा आहे त्यांचा. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या सारखं त्यांना ट्रीट नाही करू शकत म्हणे. ते खूपच काहीतरी छान असं याच्यात वाक्य होतं. आता मला ते आठ आठवत नाहीये.
नाही म्हणजे जस आपण आपलं प्रारब्ध घेऊन आपलं प्रारब्ध घेऊन जस आपण आलो. तसं आपली मुल पण त्यांच्या कर्मानुसार त्यांच प्रारब्ध घेऊन आले. डेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यात जे काही घडते. जे सकारात्मक नकारात्मक त्यांना सुविधा मिळतात. किंवा कुठे त्यांच्या अडचण येतात. अ आवड वेगळीच अस ते प्रोफेशन वेगळंच करावं लागतं. किंवा जे करायचंय ते करू शकत नाही. तर हे सगळं त्यांच्या प्रारब्धाचा भाग असतो. तो पण आपण आई वडील म्हणून आपण त्यांना म्हणत राहतो की हे कर ते कर ते कर ते होऊ शकत नाही. कारण की, परमेश्वराची योजना आपल्याला माहित नाही. काय आहे. आणि आपल्यासाठी जे योग्य आहे. अ तेच परमेश्वर करतो. बघा तुम्ही भूक म्हणजे आपण अशा सिच्युएशन मध्ये जातो कधी कधी कि म्हणजे तिथे काय होईल याची काहीच शाश्वत ती नसते. आणि तिथून आपण इतकं सही सलामत बाहेर पडतो.
पडतो हो. म्हणजे झालंय माझ्या सोबतही म्हणजे मी असं त्यांना आरे कसं काय तुन, तू असं करवून घेतलं. कि कळालं पण नाही कि हे असं एवढ्या याच्यातून मस्त निघून जाणार आहे बाहेर आम्ही म्हणजे ना, ज्या आता आमचे चार वर्ष झाले आमच्या लाईफमध्ये एकदम थ्री सिक्स्टी डिग्री चेंज होऊन गेलं. म्हणजे जी सेटल लाईफ होती ती एकदम रिव्हर्स होऊन गेली आमची. अ काही असे प्रॉब्लेम्स झाले. अ त्याच्यामुळे अ सगळं मुलांना घरच्यांना सगळं हे पचवणं खूप खूपच कठीण जात होत. पण माझ हे जे मी मला सहा वर्षापूर्वी हे जे पॉझिटिव्हचे जे दोन चार क्लास मिळाले होते. त्याच्या मी एवढी म्हणजे ही गोष्ट पण जी झाली एवढी अ चेंज ती सुद्धा मी इतक्या शांततेने आणि पॉझिटिव्ह पद्धतीने घेतली ना, की मी उठल्या त ठीक आहे चला ही पण परिस्थिती येऊ शकते. आपण यालाही हॅण्डल करू काही प्रॉब्लेम जाऊ द्या. असं काही आपल्याच बाबत नाही झालंय बऱ्याच लोकांसोबत होत असतं. आणि रडून काही होणार नाही. आपल्याला तर आलंय ना, हा त्याला आपण कसं तोंड देतो. तीच आपली परीक्षा आहे. तर एकदाही मला असं वाटलं नाही. कुणाकडे जाऊन रडाव. आता माझ्यासोबत असं होऊन गेलं माझं कसं होईल आणि काय होईल नाही तर जे ऍफर्मेशन्स असतात ना अ त्याचं मला मिळालं एक तर मी ते ऍफर्मेशन्स द्यायला सुरवात केली, तर मी खर सांग ते, म्हणजे माझा अनुभव म्हणजे मी तर असं कधी कधी विचार करते, जर मी थोडीशी मोठी किंवा अशी चांगली वक्ता झाली ना तर मी नक्की हे सांगेल कि मी स्वतः याच्यातून निघाली आणि ऍफर्मेशन्स देऊन म्हणजे माझा हा बिझनेस त्याच्यातूनच चालू झालाय, हळू हळू हळू आणि कुठली पण संधी मिळाली ना मला पैसे कमावण्याची पाच रुपयाची जरी असली ना मी सोडली नाही कधीच आणि एकदम आनंदाने केलं मला वेळ लागला किंवा काही झालं नाही मला करायचंय कराय -चंय, वेळ लागला तरी चालेल, आपल्याला मिळताते ना, देवाने रस्ता दाखवलाय ना कमवायचे आपण पैसे आणि मी अजून सुद्धा रोज सकाळी साडेपाचला उठून अर्धा तास माझे सगळे ते ऍफर्मेशन्स पॉझिटिव्ह बोलते. माझे माझ्या बिझनेसबद्दल रिलेशन्स बद्दल सगळ्यांबद्दल तर खरंच खूप छान वाटतं काही कोणाबद्दल राग नाही. ज्यांनी जे केलं ठीक आहे ते आपले कर्म होते.
सोडून देता येतं म्हणजे जेव्हा आपण हा विचार असे विचार करायला लागतो ना, तर आपल्याला गोष्टी सोडून देता येतात.
सोडून देता येतात. आणि मन आपलं शांत होतं आणि आता असं झालंय कोणी अशी चिडचिड किंवा हे केलं ना तर माझं तर म्हणजे ना डोकं ऍक्सेप्टच करू शकत नाही.
हम्म.
अ म्हणजे मी म्हणते अहो बस किती ते बोलतात तेच तेच तेच असं होतं.
हो हो हो, कमी बोला. कमी बोला.
तेवढीच चार वाक्य बोला जास्तीची बडबड नको आ ता. हम्म. छान वाटलं तुमच्याशी बोलून.
हो हो आणि तुम्ही पण म्हणजे खूप असं म्हणजे असं वाटलं नाही की अनोळखी वगैरे आहे म्हणून आपण.
हो, मला
सहजतेनी बोलता.
होतो ना आपण दोघी बोलत होतो ना तर मला असं झालं कि ह्या ऍपमुळं म्हणजे हे फोन अ फ्रेंडमुळे आपण किती लोकांशी बोललो. आणि किती किती विषयांवर बोललो हे म्हणजे काय होतं हे? हे म्हणजे काय डेस्टिनी होती ही, आपण कधी विचार केला होता असा आनोळखी लोकांसोबत फोन लावू आणि बोलू ठीक आहे पैसे मिळणारे हा एक वेगळा भाग झाला पण आणि आपल्याला एकमेकांचे विचार कळाले की कोण कसा विचार कर तो कसं बोलतो.
हम्म.